हॅलो.
हॅलो, हां
आल काय?
आला, बोल.
हम्म काय करायलीस?
काय नाय, बसलोय बघ काय करू?
बाहेरचा आवाज आला काय?
होय.
एक मिनिट. होय. हम् हम्
रिकामा ऑडिओ
हा बोल.
हम्म, तू काय करायलस? होय बाहेरचा मम्मीचा ऐक कुया लागला.
अजूनी यालाय. थांब बाहेरच जातो. थांब एक मिनिटं.
हम्म.
हम् तो हम्, काय बसलोय. शी असा फॉर्मल बोलायला कस तरी वाटतय ना?
होय.
हम् मग, मग काय? हम्मम बाकी
आणी काय नाय दिवसभर काय करालतीस? मग कुठं कुठं येतेस?
दिवसभर आज खूप खूप खूप फिरलोय आज दिवसभर मी.
हा कुठे गेलेलीस?
झुडीओ ला गेलतो. परत अ... अ विटू म्हणून आहे विशाल मारेठा आमच्या इचलकरंजी त..
हमं.
तिथं गेलतो.
हम्म काय घेतलीस काय खरेदी वगैरे करायला...
होय खरेदी म्हणजे असंच माझ्या मित्राचा बड्डे आलाय का नाय सध्या.. मग असं त्याच्यासाठी काहीतरी घेऊया म्हणून गेल तो बघ.
हा.
ह. हं. हं.
मग तुझ्यासाठी काय घेतली नाहीस?
साठी घेतलं की. कपडे घेतले, टी-शर्ट घेतला हम्म हम्म माझ्या मैत्रिणींनी पण आलत्या. माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या, दोन कोण सांग?
अ
प्रणाली आणि सारिका म्हणून.
होय काय? हा.
त्यांना पण घेऊन गेलतो.
बर
पण त्यांनी काय, त्यांना काय घेतलीच नाहीत त्यांनी. उगचंच माझ्यासोबत असं फिरायला आ
होय काय?
हम्म
हम्म चालाय लागलेस काय तु?
नाय पायऱ्या चढालतो ग, म्हणून
हम्म दमतेस म्हणले मी. दम का लागालाय म्हटलं असं. चालल्या वाटतं, हम् हम्म
चांगला हम हम
मग आता किती कॉल झालेत तुझं
पहिलाच करालोय तुला.
आत्ता?
होय ना, मी आत्ता चालू केलंय.
बर बर, चांगली गोष्ट
होय आज मी एम्ब्रॉयडरी पण शिकलो, माहितीय तुला?
हम्म
हम् माझ्या मैत्रिणी किती दिवस झालं शिकाल्या, तिला अजून येत नाही आणि मी आज एका दिवसात शिकलो जरा जरा.
होय काय?
हम्म
तुझ्या मैत्रिणीला काही येत नाही वाटत?
नाही येतंय तिला, पण ना ती जरा आळसपणा करते.
कळत नाही तिला, मुद्दाम करते ती येऊन येते आणि उगच आगाऊपणा करते.
होय.
हम्म
बरं
हा त्यामुळं.
घरात काय कामं करतेस का नाही?
करतोय की, तेवढीच मोजकी लोटून काढणे, फरशी पुसणे, भांडी लावणे, कपडे वाळत घालणे नाही ग, कधी अशी वेळच आली नाही माझ्यावर, की मला अख्खं जेवण करायला लागेल.
अख्खं नाही, म्हणजे असं काहीतरी तुला असं
हा तसं सगळं येतंय मला, तसं मला सगळं येतंय करायला, पण मी अजून आयुष्यात एकदा ही अख्खं म्हणजे पूर्ण आ हा आता दुपारचं जेवण सगळं माझ्यावर असं कधीच केलं नाही. चपात्या केलोय किंवा भात लावलोय किंवा एखादं असं भेंडी हा एक एक काहीतरी केलंय ग. भाजी बीजी फोडणी घात असं केलंय सगळं लय वेळा, पण अख्खं जेवण काय कधी म्हणजे मिळालंच नाही करायला ग.
हा हा, म्हणजे असं तुला काहीतरी खाऊ वाटलं आणि असं बनवलंस की नाही अस
हा बनवलेलं की परवाच बनवलेल पास्ता पास्ता बनवलेलो.
कसा बनवलेलीस?
पास्ता कसा बनवला माहिताय काय ते तयार पॅकेट असतात बघ डीमार्ट मधन ते आणलेलो. त्याच्यात त्याचा मसाला आणि ते पास्ता तर होताच. हा त्याच्यात तर ऑलमोस्ट ते सगळं होतंच.
हा हा हा!
हा तर ते काय करायचं पस पास्ता घेतलो त्याला काय केल गरम पाण्यात उकळलो मीठ घालून. हा जरास उकळ उकळलं म्हणजे तेला जरा भिजवल्यासारखं केलं. मग नंतर तो पास्ता बाजूला काढून घेतल.
हम्म!
चटणी मीठ वगैरे वगैरे वगैरे सगळं असं घालून त्याची फोडणी घातलो. पाचच मिनटं बोलायचं असतं ना ग? चाल दहा मिनटं बोलायच का पाच मिनटं! बर बर ठीक आहे नाही मला पल्ली पाच मिनिटच बोलाल तिज माझ्या संग
नाही नाही दहा मिनट बोलायचंय.
ओके, मग त्याची काय केलो चटणी तेल पहिल तेल गरम केलो जिर, मोहरी, कांदा आ भाजलो कांदा जरा लाल होऊपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यात टोमॅटोच प्युरी मस्त माहिती आहे काय मिक्स सगळ लावलो टोमॅटो चिरून पाणी घालून जरा मिक्सर आल ते घातल.
हम्म!
त्याच्यानंतर त्याच्यात थोडस चवीनुसार चटणी किंवा जिंजर गार्लिक पेस्ट असं
हा हा!
हा घालून ते जरा असं टोमॅटोची प्युरी पण भाजून घेतलं. आणि मग त्याच्यात दूध घातलो. हा जे क्रीमी रेड सॉस केलत. टोमॅटो चा फ्लेवर घालून केलं तो.
हा हा!
जो क्रिमीनेस येतोय की नाही त्या दुधामुळेच येतोय. दूध घातल हलवल सगळा मसाला त्यात आणि मग तो पास्ता जो सिजवलेला तो पास्ता घातलो. घातलो घातलो मग फिरवलो आणि आणि मग ग्लास बंपर ऑफर चीज च लेयर घातलं.
हा हा हा हा हा!
आणि काय उकळलो मस्त पैकी
म्हणजे ते तयारच असतय फक्त
पास्ता तयार असतोय, मॅगी कशी असते आपली.
म्हणजे हा हा तसा पास्ता आणली होय म्हणजे आता पिझ्झा वगैरे आलय की ग कि सगळं तयारच असतय फक्त ओव्हन ला हे करायच च आणि तयार पिझ्झा अस.
तसं नाही पिझ्झा असर का नाही म्हणजे पाहायचं आपलं मॅगी कशी करतोय आपण! सेम तस, फक्त मॅगी आपण काय करतो डयरेक्ट टाक
मग ते तेच की कच्च कच्च कच्च! हा ते मला आत्ता कळाल मला काय वाट ल माहिताय काय आता पिझ्झा वगैरे सगळा बेस तयार असतो आणि पिझ्झावर आता तयार च आहे ना सगळं रेडीमेड तयार असतं. फक्त आणून ओवनला हे करायचं मला वाटलं तस काय हाय का हा
नाय तसं नाई सोड त म थोडं मॅगी सारखंच, सेम मॅगी सारखंच फ क्त आपण मॅगी डायरेक्ट त्याच्यात टकतोय उकळायला फोडणी घातल्यानंतर तर सुद्धा पाण्यात किंवा दुधात फक्त हे मला पास्त्याचं मला माहित नव्हतं ना आयडया नव्हती मी पहिल्यांदा करालतो परवा म्हणून मी पहिला जरासं पाण्यात ते उकळून घेतलो जरा त्याला मऊ केलं. आणि मगच ते दुधात तयार ह्याच्यात फोडणी घातलेल त्याच्यात घातलं असं केलं. पण एक नंबर झालता छान झालता. एक नंबर झालता एक नंबर.
हम्म हम्म मी पण असं मला खाऊं मला पण असं खाऊ वाटालत मी पण असा घरी बनवलेला एकदा, पण ते माझं कांहीतरी गडलं मला बाथरूमलाच लागलं. ते दुध ध घातल ना मी पण आणि ते काहीतरी वेगळच झालं त्यामुळे ते मला
तुला अ दुधाचं टायमिंग कळालं नसेल का कधी घालायचं.
नाही मला कायच झालं ते मग ते बरोबर झालंच नाही तेव्हापासून मी ते म काय घालतच नाही मला एक तर दूध पण आवडत नाही म्हणून मी घाल्लच बघत नाही काय माझं कंटिन्यू पाच सहा दिवस पोट बिघडलेलं.
होय हम्म. तुझ ते बहुतेक ते दुधाच टायमिंग जरा असं घंट की दुध लई शेवटला घालायच असते ग.
हां का?
म्हणजे तु आधीच घालून लई वेळ त्याला दुधाला उकळी मारत बसलीस ना तर ते म्हणजे असं दुधाच ते किती झाल तर मसाला घातल्यावर ते दुध हे थोते ना जात हां त्यामुळं लय आधी घालायचं नाही शेवटला सगळं जरा मसाला बिसाला आपलं व्यवस्थित फ्राय झालं की नुस त मॅगी टाकायचं किंवा पास्ता टाकायच्या आधीच नुस्त दूध टाकायच लगेचच टाकायचे ते. आणि एक दोन मिनिटच नुसतं हे करून मी पींटरेस्टवर खूप मी पींटरेस्टवर बघतोय सध्या रेसिपी पण मी पींटरेस्ट वर बघतो.
त्याच्यावर पणं येतंय?
म सगळं येतंय सगळं आणि बेस्ट त वर्जण येतंय म्हणजे तीस तीस मी सेकंदाचे व्हडिओ येतात ग म्हणजे युट्यूब सारखा आपलं चार पाच बिच पाच मिनिटांच व्हिडिओ येत नाहीं. लाँग लाँग असं तीस मिनिटांत दाखवतात हे घाला ते घाला ते घाला हे करा ते करा संपला विषय.
हम्म ते बरं पडते ते लई मोठं बघायला ला लागतेय मगं.
हां.
झोवतेय आता काय करतो माहित काय मी कॉल करतो तुला, आण एक सेकंद राहिलाय तेवढं एक सेकंद बोलूया आण मग मी कॉल करतो परत एकदा, मग तुला माझा म्हणजे तू कर मगू नंतर करतो आणि.
का तू का करणार मीच कंप्लीट करतो की माझं पाच, तु लैय केल्यास पैसे कमावल्यास जरा थांब. मीच माझ पा च आधी कंप्लीट करतो मग पुढचं तुझं बघूया हां हां.
हां तू कर पाच मग मी माझा एकच राहिला सोड तसा पणं.
होय हा म माझ पाच कंप्लीट करतो मग तुझ्या बरोबर राहिलं मग शेवटला तुझ्यावर बोलतो.
चालते काय दहा हा मिनिटांच काम आहे नुस्त एक तास जाईल हम्म.
टास्क पण पाच तरी कॉल व्हायला पाहिजेत ना कंप्लीट.
आता झाला की एक असा बोलत बोलत दहा मिनिटं होत्यात कळत नाही ग.
हा म्हणजे आपल्याला तर टॉपिक मिळाला. काहीत तर म्हण
हा कावडूया आपण कट कर आणि परत लाव.
लावतो थांब.